काय जेवलास
जेवायलो बघ तू.
मी नाही अजून भाकरी करायचे आहेत.
वेळ केेलीस?
वेळ म्हणजे आमच्यात एक वाजतोय जेवायला सगळ्यांना
हा हा.
त्यात आता आज आदूची हे होती दिंडी.
होय आज?
हा दिंडी मग ते कपडे बिपडे घालायला त्याला लागला वेळ.
हा वेळ झाला असेल.
हम्म रोज रडतोय शाळेला जाताना लई. इथ इथन जाऊस पर्यंतच रडतोय नाही आधी व्ये उलट जात होता आणि हेणी न्हवते तवा आणि आत आता त्याचे पप्पा घरात असतात म्हणून कणी लई रडालय.
हां हां.
जाणार नाही म्हणतोय मग तिथे गेलं की मला जा म्हणतोय दोन ला ये म्हणतोय घरला.
म शाळेत सोडायला जातीस व्हय?
सोडायला जातोय तवा गप्प बसतोय म जाऊस पर्यंतच नाटक की करतय आज गेला तरी हासत ते कपडे बिपडे घातलेली टाळबीळ घेऊन गेलाय हम्म त दोनला येतोय.
ओरडा
हम्म.
मं?
मग काय? तुझं काय?
काय नाही जेवालोय बघ.
हां हां हां हां काय केलंय मम्मी न भाजी? होय?
तू काय कराल्यास जेवण?
मी आज-आज काय अजून भाजी काय केलो नाही हाय वरण तेवढं केलंय
हा हा.
भाजी रात्री वांगी केलेलो वांग्याचं केलंत थोडं हाय हेने अंड्याच काहीतरी लागतय त्यांना आता अंड्याची भुर्जी बुरजी काहीतरी करणार शुक्रवार.
पप्पा?
हायीत जेवाल्यात.
होय? काय नाही बघ. पाऊस आहे की आता जरास ऊन पडलय जातोय येतोय चालूच हाय
होय तेच चालू हाय हिकडं पण.
हम्म. कॉलेज?
कॉलेजचा हा आता निकाल हाय रिझल्ट हाय पुढच्या महिन्यात
हां हां.
आता लास्ट इयर झालं नाही.
हम्म हम्म हम्म.
हम्म. ह्या महिन्यात एंडला नाही तर पुढच्या महिन्यात स्टार्टिंग ला लागल.
हम्म
बोला तुम्ही सांगा आणि हे काय विचारलतो जिमला जातोस
होय जिमला संध्याकाळी संध्याकाळी सहा साडे सहा ला जातोय होय होय रेग्युलर जातोय
ह हा
हम् तू काय घरीच असतोस नव्ह
मी घरीच असतोय की हे चालू केलंय आता.. हं ह ह न्हाय निघतय काय हम्म
कधी पासून चालू केल्यास जाॅब
हेला मी आता एका दोन तीन दिवसात महिना होईल बघ
होय का
हम्म तुझं सांगायचं लक्षात नव्हतंच श्रीच पण लक्षात नव्हतं सोनीचं तेवढं होतं मग नंतर. अ लक्षात आलं
श्री पण मला परवा दिवशी सांगितला
अ हा ते तर कम्प्लीट कर खरं रविवारपर्यंतच
हो रविवार पर्यंत करायचा आहे म्हणं
तुला आणि कोण घ्यायचंय का तुझं मित्र वित्र
ते मित्राला एक विचारतो की अगं ते मित्राच्यात मित्राच्यात एक ओपन केलय काय खरं ते ओपणच होईना झालय
का ॲन्ड हे आहे आयफोन आहे
नाही नाही
हम् हम्
ते युजरनेम आप आपलं कसं युजरनेम पडतय की नाही तिथं त्येचं नाव पडालंय वेगळच पोरगीच
काय माहिती मग आयफोन मध्ये होत नाही सोड ॲपच येत नाही हम्म आणि कसं आज कोणाला घ्यायचं असलं तर आज लास्टच ता हे डेट होती
आज
होय
हा हा
मग बघ काय करतोस सांग मला असलं तर मग हं
मग अर होय जेवाय बाराला येतोय नाही आता एकला जायाच तीनला सुट्टी
हम आणि काय आरयन गेला कि ते जे सकाळी नऊ ला जातोय चार ला येतोय
मग त्याला पण सोडाय लागतय काय
सोडायला लागतय न्हवं सायकल घेतल्या खरं अजून हे परफेक्ट येत नाही त्याला आणि रस्त कुठं चांगलं हाईत पावसात ह्या
पाऊस गाड्या पण पायजे तश्या येतात
होय शाळा एक लांब आहे त्याची
हो ना
कधी बाबा जात्यात होय जात्यात. वर्ष ह्या वर्षी बघायचं पुढच्या वर्षी मग पाठवायचं.
जाते मग पुढच्या वर्षी काय
होय
कुठल्या ह्या कबनूर ला आहे का तो
होय कबनूर ला
हम्म हम्म
अकॅडमी हाय या वर्षीपासून चालू केल्यात.
हा हा
हम्म अकॅडमी ला
म
निबंध लिहिलेला वाचलाच काय
होय मावशीने पाठवलेली मला बघीलकी छान लिहलाय. मला पाठव सगळ्यांना पाठवल्या वाटत ती
शिवमला पण सोनीला पण पाठवल्या वाटत सोनी म्हंटली. तर तुला माझ्या आत्ता सहज लक्षात आलं तुला पण पाठवल्या होय
होय मला पण पाट मी बघितलो सोड वाचलो भारी लिहिलाय अक्षर पण तेनच लिहिलाय नव
होय अक्षर त्यातनी गडबडीत लिहिलाय.
भारी हैत अक्षर
छान हैत ते त्यात पण दुसरा नंबर आला.
होय अक्षर पण मस्त आहेत तीजी तो कितीला येतोय. हम् हम्
चारला येतो. मग काय आणि मम्मी किती ला येत्या साहाला
सहा पावनेसहा सहा ला येत्या की
हम्म हम्म काकू पण गेली.
नाही काकू आज घरात हाय शुक्रवार सुट्टी आहे ना तिला
आज सुट्टी असते काय
हम्म
हम् हम हम
शुक्रवार सुट्टी असते तिला
हा हा चालतय मग तू कर म्हणा आता
हम्म चालतय.
हा लगेच कर